हो काय कर आजी - बाळाची आजी
ओ-ओ-वाव माझं बबडं का करत?
येड झालय तेे आता.
हा.
अगं तिला सगळे ड्रेस आपरे येऊ राहिले.
हम?
आज त मी तिला नवीन ड्रेस घातला.
हा.
दोन महिन्याची झाली ती. ये ढंपू अगं! तिचं नाव माहितीय का मी काय ठेवलं? उमम सर्वश्री.
कसं ये गं नाव?
हम्म?
कसं नाव ये?
हा.
हम्म. फक्त हा का? फक्त हा म्हनतिये. तुला नई आवडलं का ग?
आवडला न
म फक्त हा काय म्हणती?
आ ग नीट नाय ऐकलं, काल दिलाच होता अगं ते काम चालू ये. तुला सांगितलं ना आमच्या इथं.
म्हटलं सर्वश्री.
टाकायचं काम चालू ये ना. ये सर्वश्री काय करतेस तू? बबडी, ये डंपू.
ढंपुच भारी वाट
ये ढंपु, ये ढंपु ढंपु तू का करतो ग? ये ढंप
आयकतो माझा आवाज?
हम्म. म
ए ढंप. का करत माझ बबड? खेळतय का?
हम्म.
त्रास नाई देत माझं बबड लई श
तिच्या पप्पाच्या फोन चालू होत ता. एवढी गप्पा मारत होती.
लय बामटी झाली ती आता. हा ना?
हम्म. बामटी झाली बामटी, आता त तिसरा महिना लागला आता त अजून भामटी होईल. धर.
उद्गार लेती.
हम्म गुड गर्ल ये ती. माझे डम्पू माझे बब्बू ओ ओ. आता झोपून घ्या हा. म्हणशील मम्मी सारखी झोपली येती. म आता दुसरं काय? बाहेर वातावरण असंय तुमच्या इकडे पाऊस आहे का ग. आमच्या इकडं पण ये खुप पाऊस पडू राहिला डायरेक्ट नद्यांला पुरंच आलाये हा हम्म.
हम्म हम्म.
हम्म बाकी काय म्हणती म.
काही नाही बाई सुटी आज आराम ये.
हा का.
हम्म.
भांडी झाली का तुझे घसून.
हा.
हम्म. अगं हचे खूप कपडे निघता ग म्हंटलं इीला ते क्लोथ क्लोथ्स डायपर घेऊ
जाऊ दे निघू दे कपड्यांचं नाही काही.
आता कधी जाव लाग कल अस झालंय मला. चांदवडकरकडे जायचंय हम्म.
ते नाही धुवत बसायचं.
सकाळी सकाळी अंघोळ पांघोळ चहा पाणी झालं का लगेच घ्यायचे धुवायला. धुन झाले वल्ल नाही व्हायचं. त वा वल्ल न करा सर्दी.
अगं पण मी तुला काय म्हणते आता तू ऐकून पण घेत नाही माझं काही तूच बोलू राही
बर का असंच होईल आता. एवढे बाळाचे धुव धुवस तर पकवल्ल होईल.
मी या डायपर्सचं बोलतेये क्लोज डायपर्सचं.
सुकायचा प्रश्न आहे ना कसं सुकल ते लगेच.
अगं मग जास्त घ्यायच अ चार पाच घेतयली का ताण नाही. साईज मोठी घ्यायची म्हणजे तिथ कसे पण आठ नऊ महिने तिला चालल. मग ताण नाही राहतना ग सारखं सारखं
नको नको बाळ बसायला लागल्यावर ते टोचल त्याला.
अरे हे असे नसत सगळे वेगळे पण मिळत याच्यात
तिथं बघाव लागतील विचारून पटले तर घ्यायचे नाही तर नाही घ्याय
अशे लंगोट सारखे बी राहत्या तुला काय कळतं ग.
हा माल नाय काय कळत येडी मी म्हणून दोन पोरं झाली.
अ अगं तसं नाही म्हणायचं ग मला तुला लगेच राहलं येतो का बोलायचा.
कायत माझ्या पुरी याच्या पेक्षा जाड्या जाड्या होत्या
अग ती जाडी नाही ये बर का
खूप ढमप्या होत्या त्या आणि ह्या बाळाची मम्मी तर खूपच ढमपी होती.
ती डायरेक्ट मला उचलत नव्हती म. हा शिसू मला काहीच धरता यायचं नाही माझी आईच करायची ते.
तुला किती टाके पडले होते ग,,, बापऽ अरे,, किती त्रास,,, मला तरी पाच पडले होते. चार का पाच
मी आठ ते दहा दिवस बेड वर अशी झोपूनच होते. जेवायला सुदा बसता येत नव्हत. मग आजी धरायची ना बाळाला आसं आडवं.
सगळं माझ्या आईच काढायची, मला काहीच करता येत नव्हतं. मुर्द्यासारखे अशी पडेलच होते मी.
अरे बापरे!
आणि नाही कानका मला चुल्या सुद्धा दोन जणी धरून चालायच्या. ताकतच नव्हती डायरेक्ट चक्कर.
मला तरी काही अगं माझं तरी मला काही वाटलं नाही, आता मी दुसऱ्याच्या तयारी लागणार आहे.
आता सगळं निराळचे बाईऽ! लय त्रास काढेलय मी.
मामी मला खरंच काही वाटत नाही. ओय,, मला फक्त तेवढे दहा दिवस अवघड गेले अय. आता म्हणजे त्याच्या नंतर नाही मला काही पण एवढे बि नाही अवघड गेले ते,, मी उठायची पण, सोप्यावर मी बसायची नाही का?
नाही ना, मला म्हणजे मी डायरेक्ट मरेल मुरद्या सारखी.
हाच
मला डायरेक्ट दुसरं जण धरायला लागायचं, आंघोळीला सुद्धा. आंघोळीला बाथरूम मध्ये घेऊन जायचे. आजी एका बाजूंला धारायचीमावशी एका आणि डायरेक्ट माझे डोळे फिरायचे आसे, चक्कर यायचेऽ माला नुसती चक्कर. खूप ब्लडिंग जात ना, आणि माझं खूपच गेलं हो त्या बाईने काय केलं होतं काय माहिती? लय घाणेरड्या बायका रातेत त्या. खूप त्रास सहन कराव लागते बाई, सोपे नाही पोरं ऽ फार अवघड आहे, फार अवघड.
कसच ऐकत नाही तिला ना ग?
नाही, नाही.
तर आता ढेकर दीला, तिचा ना मी आता ढेकर काढतेऽ
काढ, काड.
होऊन जातं मग ते डगतीऽ
हम्म,
हम, तिला काहीच कळत, तिला वाटतं नाही आता पेतच आहोत.
झोपुन घ्या आता मस्त पैकी.
अगं, ते काय डगतीचय ती, पाजलं तिला.
वरती धर, हे करून, आणिऽ
कांद्याचं खाल्यामुळेच अस मला वाटतंय ते सगळंजून थोडंसं तेऽ.
बहुतेक,, कांदा खाल्ल्यामुळेच. ऐक ना, आता पुढं घे, आणि मस्त झोपून घे.
तेच करायचंय ग मला, पण मला तुझ्याशी फोनवर महत्त्वाचं बोलायचंय ग.
नंतर बोलू आपण. अर्ध्या तासानी बोलू, पण एक झोप काढून घे आता. हा बोलू आपण. आज दिवसभर मी फ्री च आहे.
अग पण, तू अग तू तरी फ्री आहे, पण मी नाही ना ग, मला खूप कामं राहते म्हणायची वर्तीी आ अजून मारत किलक वेळ बांधायला जायं वावर
आ हम्म
दीपा कशी ऐकती
हमम
नाही नाही नाही नाही नाही नाही नाही
बाबरवट काढ त ना मग
तिला काय केलं तिचे गालाशी खेळत होते तिला बा गाला रग तर इतका लगेच यथ तुझ्या पप्पा सारख डेंजर टडान इ जरडॉन तठे कर देग आता कशीच घेतली मी
मग ढेकर देते, असा नीबर मस्त ढेकर देतायेतो. आता काय करता? मुलं केव बी ढेकरच देत नाही.
हां,
म?
नाही दिला आता तिने दिईल आता. त दिशार आहे हम् अग ब्बे
ते करते
श्रावम पाळ्यासारखा पाऊस चालूल डायरेक्ट मोठ पाळ येत परत निघून जात कायमच भाई हा ना
हम्म
चालन छान
अशी काय करते ग काय माहिती काही कळत नाही मला ती ज गज देत नाही आबो
देईल ना तरर ना तू केव रधर
धरलं होत मी
तिच्या माऊ शिकड दे बरं हय
अगं अ अ थांबदरा किरण बाळाची मावशी मारजी मवश किराण आला का गावात किरमपर्यंत चडे कर दे का काढून
चालेल बघ आता तू काळजी घेत तची ठेव का
हा हो जमपू एक जमप